बोला, मी उचलायला गेले उचलल्याच नाही गेला तो न आपोआप कट झाला.
हाऊ का?
हम्म,
कामवाली शेडीत.
आराध्या आज घरीच आहे ना.
हो, रविवार.
रविवार आहे ना तुमचे लेकरं गेले का, आज शाळेत. हो, म्हटलं तुमचे लेकर गेले का शाळेत.
नाही आमची लेकर घरी येत्यात परी.
म्हटलं तुम्ही विचारले आराध्याला शाळेत गेले का, आराध्याला काय रविवारी शाळा असते का. तुम्ही.
रोजच आहे ना व शाळेत, शाळेत, शाळेत.
नाहीत काय त सकाळी काळजीच राहते की नाही. हां,
लय काळजी राहते, ऒ बाई. आता इथून तर माझे पेपरही आहेत. त्या तो अभ्यासक्रम अन काय लयच आहे नव.
हो, आता हिची आहेत ना आता ओरल आहेन मग. टेस्ट हाय काय त्यात. नाही हो दो कायतरी देत नाही त्यालांचं पाजे त्या जाऊ नोय.
ओरल अशील ना ओरल.
ओरलच आहे ना तर तीस तारखेपासून चार तारखे पर्यंत तीन तारखे आणि चार तारखे पासून पेपर आहेत. यात्रेला यायचं की नाय,
कणले की थर्ड ला आ आराध्या.
सिकॉन.
हाव काय.
हम्म, काव यात्रेला येसाल कि, नाही म्हटलं.
यात्रेला तर पावू ना.
रिकू ताईचा आलता बाई व्हिडिओ कॉल. रिंकू ताईच्या आला. हम्, हे पोट्टेले सांगून तर लागत तर फोन केल तर ताईन आई ना सांगतलं आशिलं तर. दोघांना ही दावाखान्यात नेलंत हा,
हा ना, आज सकाळी तिने केला मग व्हिडिओ कॉल. महि दिदीनं बोलली. मला बोलू ही नाही देत तिच्याच सग मग आजोळात आहं म्हणे.
लेकर त माया पोरग जर उठिवर असता कि, तुम्हाला जाऊ जा मगाशी तर जागीच होता.
हा,
मी वर होते कधून अधून राहिल ती. त्याच्यात त्याला जर माझा मोबाईल दिसला की, नाही एक मिनिटी मोबाईल नाही राहत.
जोक समज.
हो, सगळं समजते म्हणून तो बाबा लपू लपू ठेवाव लागते नाही तेला. स्वयंपाक खुलीत कपाटाच्या वर.
दिनिया मागेच लागते ना हो.
नाही बाई द्यायचाच नाही मग आता. तिला एखादा व्हिडिओ दाखवायचा त्याच्यातला डोळे असे होतात फोट्टात काही दाखवायचं. ''मी आता कमी नाही दिलं कमी केलं मा पोराच.
हा ना, नाही मी दाखवतो पण थोडासा जास्त नाही दाखवत.
हो ना आपल्यासाठी आपला धंदाही झाला पाहिजे.
खरं मोबाईलच दिसतात मग कशी लोळते ना मग मोबाईलच दे म्हणते.
हो.
लय पाय करती सोंधळ्याले आली की निरा मोबाईलस पाहिजे निव्वळ.
हाव झोका दे, झोका दे लवकर आराम शिर.
ते घरात तरी कसे हे दोघं, तिघं जण आहेत तर खेळतात मग.
हो.
मस्त शिकवतात पण सरस्वतीत बिचारे लक्ष देतात कारण की दोघ जण अर्धी शाळा केली तर असं, असं वाटलं ना जस शिक्षक लोकं इथे
उचल ते लेटर, तू लेटर उचल हो ट्युशन आहे ना.
हा कोरडे मॅडमच्या इकडे?
नाही, नाही इथ सांगगोळे.
हाव काय.
एवढी पावडर साडली काय त्यात थांब तुम्हाला थांब ना हं होती तिथं कोठे मॅडम जवळ पण तिच्या सोबत नाही ना मग जाणार कोणी. हम्म इकून लेकर नाहीत ना. तिकडले आहेत ते तर तिकडले ते काही एकटी जात नाही म्हणते तिथपर्यंत.
हम्म, काय कोर्स आहे कि महिना आहे कि काय?
महिना आहे. दीडशे रुपये देतो मी तिले दोनशे म्हणे ते दोनशे घेत असते. मी म्हटलं दीडशे देईन बाई हम्म.
त्या सतीश ची बायको हाव काय तो मोठ्या लेयकरीच वाटते.
हो. हम्म, कप नाही आहे.
हाव ना.
झाले का जेवण तुमचे स्वयंपाक गिनपाक? नाही बाई आमचे ते तर आता, आता बेसन केला आजी ना आता हे साफसफाई चालू आहेना व, अ?
आज रविवार हे सोनळ्याचा बाजार आणला आम्ही सोनळ्याचा असते बाजार आमचा. हम्म, गावात भरते बिचारे बुधवारी मग. काय एक, दोन दुकाना येतात.
नाही पहिले भरत जायत हेेत येत होते ना बजारात.
हाव पहिले असं येत ना मामा येत ना मग आता त खम बंद झाला ना एकच दुकान येते एक, दोन आलं तर आलं. मग गावात एक माणूस फिरते पण काय असं मग आम्हाला रविवारीच करा लागते बाजार.
तू अठी कप ठेव आण माये एवढे भांडे घास व्हुदे मग मी तुले सांगतो थांब. अडीच कप ठेवन तु. तुन हात बि लावला डब्याले तर विचार करतो ह मी जर तुला एक आता मी भांडे त नाही घासत पण तू या की नाही कशे लेकर आहेत. हो एवढं काव आनतात हो माय ते तर म्हणालेच लहान आहेत पण हे हाय की नाही किती कावऊन राहिले हे पाय मी भांडे घासता, घासता चार वेळ उठले असं वा ते पटकन झालं पाहिजे आपल.
हो हो. खरंच आहे म मी तशीच करतो मग कावल्यासारख. किकनीरावासाठी नाही हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे. अ जेवता जेवता उठली मी तिच्या डोळ्यात बोट घातला दिदूून आता.
हम्म.
एक घंटा लढली म्हटलं ते. आणि हात तखट होते कायचे तरी त्यांना बेस भजी काढले तेशी चुरली त्यान हातान.
अरे.
आणि ते बोट गिले बिचार त्याच्या डोळ्यात एक घंटा लढली ना ती. शेवटी म ताट झाक कोण ठेवलं मलं म्हटलं जो आता भूक मोळ झाली ना आता जेवायलाही पुरत नाही म्हटलं.
नाही तर काय तर. बर एका दिवसाच नाही नाही रोजचच हाय.
हा.
करत सुद्धा ज कधी पाया ब नाही.
धिंगाणा कोळतातवलोग मेट कोळतातवलो बेकार काम हे.
हम्म.
आमच्या घरी हे जेठाणीची पोगी ए मान हे दोघं जण तिघ जण सारख
हा. त्यांच आहे पण त्यांच लागत नाही कॉल त्यांच पंधरा दिवसाांना चालू होणार अस. आता मेसेज आला
हाव काय ल होणे केलं की नाही म्हणून तसंलं. तेच तर म्हटलं. त्या दिवशी देर म्हटलं होता क्लीन ऑफ दे सांग काय करून. त्या आणनात कि जस सामान नाही म्हणतझ. क्र पण तेवढा आहे म्हणा.
फोन.
ए मामीच
झुंबर बघिन. हो काय.
मग मला जसं जसं पाहिजे सामान नाही मला ते स्क्रब आणि तेवढं देत मी तिथलं करून म्हण. म्हणलं जाऊ दे मग काही करायला नाही असं केस कापले मग थ्रेडिंग केली ननंदन.
ह. काय पाहिजे होते तुम्हाला करून. काय?
आह.
काय करून म्हटलं तु न मी.
जसं तिनं
ह हंगली न. कसाले हो बाई हिवरखेळ काय दूर आहे. काय जायाच न अर्ध्या घंट्यात घरी.
नाही मग त्या दिवशी तसंच केलं ना मग केलं ना मग दिडशे रुपयाचं केलं क्लीन अप निकिता अडीचशे रुपयाचं केलं.
नाही तर काय तं नांदी नाही लागायचं ते तिच्याजवळ सामाईन नाही पूर्ण. ते कसं बी काही. नाही लगे कसं आता तिकडलं इकडलं फरकच पडते नं.
हा. ते आहे फक्त त्या कानाही थ्रेडिंग असं आवडते म्हणून मग गेलतो तिच्याजव थ्रेडिंग केली आणि फक्त शेडें शेंडे कापले खालचे बस.
हो.
मग म्हणालती मी ते एवढं काही करत नाही फेशियल बिशियल नाही मला काय वाटलं ते स्वरूपाचं शिकेल आहे तिनं
हंम मी तर लग्नाच्या वेळेस बी तसंच करायचं तिकं चालंय हिचं बघू
हा ना स्वरूपाच देलतं मग
हम्
स्वरूपा
हो.
ते गायत्री मस्त मेकअप परवाच्या लग्न झालं ते मस्त आहे पण हम् पोर पुरण्या दिलनाट दिले
हो.
ऊन किती तापून रायलो ओ
हम्म
हम्
काय म्हटलं.
ऊन किती तपून राहिलं.
हो ना.. ऊनही तपून राहिलं काही नाही किती मिनटं झाले आता
हा थांबा. आठ झाले हो
हा दहा मिनटं साठ मा नसा बहिनी नीकि हे गाय गाय मा राणी कि दहा मिनिटंच बोललं पाहिजे असं काही नाही काही पाच मिनिटं चार मिनिटे बोललोन कट केला परत लावलं की नाही तरी आपले पॉइंट वाढतात. हो चालते चालते. आता आम्ही जी केलं की नाही काही काहीन रिसिव्ह बी नाही केला कॉल आणि कट केले. ते त्यालेही पॉईंट भेटलेले आहेत आम्हाले नाही नं.
ते मॅसेज मध्ये पाहिलं मी
हा हम मेसेज वाचला मी ना मी सगळं वाच-
मीने हे आता गायत्री मामीचे ज झालंय ने
अरे काय म्हटलं.
चस नंबर आहे ना
नाही ओ मगाशी गायत्रीचा होता ना ते तिच्या ह्याच्यात रेंज नाही म्हणते ते तिचा मोबाईल जरासा खराब झाला नव्ह
हाव काय
हम् काय म्हटलं. राहुदे अजून कोणाचा नंबर आहे मग तुमच्याकडे- आता थोड्या वेळाने करून पायजा ना अजून, ते आता सध्या- खाली आहे, मग वर गेली की नाही.
हां
फोनच लावतो, मंग मी तुम्हाले.
'हा, तसं करत जा मिस कॉल एक फोन करत जाय मग मी थोडस बोलीन, चार कॉल करीन, बस. '' मिनटं पाच सहा मिनट बोलीन,
हं, चालते-चालते आन मग कटकऱ्या- ''मग डबल लावायचं, कट करायाचा डबल लावायचा, थोडा वेळ थोडा वेळ बोललो की, ''
हा हा
हं
''बरं झाले दहा मिनटं आता, तीन-चार झाले वाटते कॉल करू की नाही आता, ''
करा न, किती झालं ते पानं, लाईन किती भरली ते, जा